हॅलो काय करताय?
काय तीच ब बॉक्स पिशवी शिवलीये. ती उचलायच चाललंय जायचं आहे तिनं बोलावलंय ना.
होय
हम्
आता कसल्या पिशव्या आल्यात?
आता साध्याच आल्यात फडाराईच्या.
कि आता भंडाऱ्याला लागत्या, एवढ्या लागत्यात्या व्हयं पिशव्या?
मग
किती माणसं झालेले अशे?
हम्म.
बारकं पण स्वामीने आले काय?
हो.
होय मामा घरात आहेत का?
मामांची तब्येत बरी नाही ना.
काय होतंय?
सर्दी, कणकणी, ताप.
दवाखान्यात नाही वे गेले?
. हो गेलो होतो.
हम्म साहेब आहे? ताई
ते कसं क केलेय साई आहे की.
काय करतोय?
चाललय खेळायचं.
हम्म चहा झाला का?
चहा मगाशीच झाला बघं.
एवढ्या लवकर केलं.
हो मामांचा उपास आहे आणि मामाांना चा
आमचा मगाशी एक झाला आत्ता एक केला. दोन वेळा चहा.
हम्म हम्म तर काय. हो आज रविवार सुट्टी.
निवांत असेल अजून.
कसं निवांत गं. निवांत नाय ने काय नाय.
म काहीच काय नाही अभ्यास करत बसलेली चहा केला म्हटलं खाऊन घ्यावं. तीच मम्मी म्हणली फोन नको बघू मला पाहिजे म्हणून म्हणलं मामीला फोन करते.
हा हा हा.
तिला उठाय लागतय तिला ब्लाऊज द्यायचेत ना.
हा हा हा.
म्हणलं आता शेवटचं काय तेव्हा त्याला बोलते.
हो ते आत्ता
. बाकी त्यांच्या रेबर नसते बोलली पण जर म तुम्हाला केलता म्हणून म्हणलं बोलते.
हम्म.
सकाळपासनं आज तेच चाललंय आज शेवटचा दिवस आहे वाटतं.
होय.
हम्म.
आज का काल म्हणली मम्मी?
आज हाय आज हाय.
होय.
हम्म आता म्हणून टेन्श मग सकाळपासन त्यांन धुमाकूळ लावलाय. थांबायलाच नाव घेणाय. सकाळी ऊन पडलेलं बारा वाजेपर्यंत परत नाही पडलं आता.
हम्म तसंच झालंय इकड बी ऊन पडलं होतं सकाळी.
म्हणलं सुकतान कपडे कशाच हे आमचे कपडे चांगले हाड
हम्म आता जरा उघडलंय तवा म्हणलं जाव न घेऊन यावं.
आयोध्या च्या मम्मी न घेतलेला का नाही?
घेतलय की सगळ्यांनी.
खालच्या काकी पण करतात वेदा.
हो लागलेत की करायला.
काकी बघत नाही. मग?
काय म्हणतियस?
काय नाही बघा अभ्यासच चाललाय सुट्टी नसती. सुट्टी दिवशी आराम नसतो सुट्टी दिवशी डबल काम असतो उलटं.
हं हं तर काय.
मग आवरलं बिवरलं मम्मी म्हणली कपडे ऊन पाऊस प ऊन हाय. वाळत्याल कपडे आंघोळ बिंघोळ केली का आधी कपडे भिजवली बारा साडेबारा आणि अंघोळ तेल बिल आणि कोरफड बीरफड लावलेली मग म्हणलं तवर भिजत्याल मग अंघोळ करून कपडेे धुतले मग कशाच त्यांना तवापसनच ती लावलयच अजून थांबलाच नाही. म्हणलं चांगले कपडे सुकली.
मग काय?
पावसाचं तसंच होतंय.
पावसाचं तसंच होतं माझी तर कशाचे वाळतात? पडलत बग तसेच वल्ले आहेत.
आमचे तर तीन तीन ते आत्ता मध्ये मध्ये आठवडाभर बघा ऊन चांगलं पडतो सगळे कपडे वाळत होती. आम्ही तर वाकळ बि धुऊन काढली एका दिवसात वाळली.
होय.
ती मुठे नाही वय हातरायची.
मी बी मध्येंतर धुतली वाखाळी एक.
अहो उन्हाळ्यात धुतली नाही कटाळा म म्हणला तर पडतय ऊन तर धुऊन टाकाव नाही सुकले तर नाही सुकले हो त्या एक्स्ट्रा वाकळ्या मग धुतली. पण एका दिवसात सगळी सुकले सकाळी धतले आणि संध्याकाळी आम्ही हांंतरले पण.
होय.
ऊन चांगलं पडत होत. आता आता श्रावण, ऑगस्ट मध्ये असतोच पाऊस.
तर काय ह्याला स्पीकरची एक पद्धत नाही.
हो. बघा की. ते कसं स्पीकर असलं की इकड तिकड ठेवून बोलाय येत.
तर काय.
स्वामिनीचा आवाज येतो शायाचा आवाज नाही येत.
शांतीला पकडलय
नाही खाली खेळायचं
भांडतो का तिच्या बरोबर.
नाही
सारख वादच असत्यात.
काय पटत नाही जन्मलेली तेंव्हा स्वामीनी स्वामीनी. आणि आता न काडीचं पटत नाही दोघांचं. आणि तरी बी दोघांना एकमेकाशिवाय करमत नाही. बडबड.
हो
तोड दुखत कसं नाही.
बाकी. तोड नाही दुःखत.
मामी मामी काय सकाळ गेलत काय?
काय माहीत बाई. काय माहीत. कवा कट व्हायचा गं कॉल.
अजून सास
किती मिनिटाचा असतो.
अकरा. परत मग आल्यावर मग मला मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्ही जाऊन आल्यावर.
बर बरं हलते की थांब. साई बरबर साई धर साई अ दिदी का म्हणते बघ.
काय करतो.
काय नाही सोमडीवर म्हणजे एका मी
बरं बरं. शाळेला गेला
आणि सोमनी आल्या मगं हेनी चिडतील लई चिडवतील.
अगाव हाय त्या असू दे तू नको तिच्याबर बोलू, अभ्यास केलास का तू?
आती.
आते काम करत्या.
व्हय. सई दीदी बोलते वाटतं.
हम्म.
हॅलो
प पच को त्यासा
हॅलो,
नमस्कार हा, बोला.
काय म्हंटले.
अ त्याच्याकडे दिला ना म्हणून म्हटलं तुमच्याकडे द्या. साधा कॉल केल्या होत्या त्याच्यावर बोलायला.
होय,
मला तर लई घार लागायला लागय दोन वेळाच्या चहा पिला मगाशी गार लागत होतं म्हण तवा आभी पप्पां ना आम ''--'' तिगांना केलं मग आता मम्मी म्हणली चल खाऊया. जेवलो नाही सकाळी उशीरा नाष्ट्ता केला आम्ही दोघींनी. मग त भूक नव्हती मग दुपारी चहा झाला गार लागताय नुसतं.
हो हो, चेक.
आणि घर जर्किन घालून भरायला कोण होतं. जरकि घालून बसय नकं त्या पाऊससाडयचं.
हो, तर कान.
ते थंडीत ठीक वाटतं पण पावसाळ्यात नको वाटतं.
हम,
आजी बाई.
हाय त्या की पुस्तक वाचतात त्या.
तुम्ही काय करताय.
कपडे बाळत घालत्या.
आता आतमध्ये आतमध्ये कुठं घालता. आतमध्ये कुठं घालता. हॅलो,
तारावर मी तारावर घालतीया आता.
होय आवा आवाज कट झाला होता म्हणून हॅल हॅल, केलं.
हा, गिल व हयती ती म्हणलं तारावर घालते का.
हम्म हम्म, भिजतेत का हो?
थोडीशी.
ह, तारावरची पण
नाही नाही तरवरची नायत भिजत.
ती वरपत्र असा गोल केलाय त्यामुळे भिजत नसत्याल.
हम्म, निथळून निघतातना पण पट''--'' नत्याळे क टाकायचे इकडं. तिर का पाऊस आला. तरी वरती नय लागत खालीच फक्त.
गॅलरी भिजत असेल.
कस काय.
ना
हा तेच,
काय बघा संस्कृतच लिहायचं उरकत नाही लई असतय लिखाण.
होय ना,
हम्म, संस्कृतच उरकत नाही आता काल टेस्ट होती सायन्स ची. लिहिला सगळा पेपर, पण एक अं म्हणजे ए एनीला होता त्यातलं काही एक जमलं नाही मगं, ते दोन मार्काच सोडलंय. बाकी आता बाकीचं बरोबर लिहिा आता टीचरांच्या हे ने. कारण अं क्वेस्शन, अन्सरच नव्हते दिलेया. आणि अजून व हे नोट्स पण नाहीत दिल्या, मग आपले- आपले क्वेशन, अन्सरच पाठ केलेले.
हो,
आणि तशीच टेस्ट, ज टेस्ट घ्यायच्या माग लागल्यात मेन -मेन विषयाचे कारण आता युनिट टेस्ट येईल.
हा, हं, हा.
म्हणून,
हा अभ्यास तर आता उरकता नसंल.
बरं ती हिंदीत नाही, म संस्कृत घेतलंय स्कोरिंगला आणि पण ते जमंत तेच लिखाण तेवढंच आणि कसं हिंदीचं कसं मनान लिहिता येतं, संस्कृतचं नाही लिहता येत. तेच शब्द लागतात.
हम्म,
त्याला बरोबर प्रत्यय त्योच लागतो, चुकलं कि म तिथंच त्या शब्दालाच मार्क जातो.
हा, बरोबर,
हम्म, तस असतं आता
हिंदीच कसं आपल्या हेन लिहू शकतो. हो, हिंदीच कसं आपल्या हेन लिहू शकतो.
आणि आता इतिहास पण मी कॅन्सल केलं, टेक्निकल घेतलं.
हो,
हम्म, इतिहासचा अभ्यास करणार मी, तसं मला पुढे यु पी एसी ला पाहिजे त्यामुळे असा करायचा अभ्यास.
असं का म्हणून केलंय काय माहित शासनानं, सर सत्ता विषयी पाहिजे सगळं. आता त ट ते इतिहास तर पाहिजे का न्हाय?
पाहिजे थांबा. अ
आहं,